हॅलो
हॅलो
हा ऐकू इ ना काय?
हा यालागले की
हां
काय करायलास.
बसली हॅलो बोल ग
जेवण
जेवण का जेवण करायलं बाई सांग ना वरण्याची फुलं काढत बसलोय.
वरण्याची फुलं काढायला भिजत घातलेलं ते वरण वाळलं.
होय भिजत घातलेलं ते सुलून ग गरम पाण्यातलं
हा हा चांगली होते बाई आमटी त्याची आमच्यात आवडत्या पोरासन आमच्यात बी आई करत्यात बाई आवडत पोरासनी मी पण करतेय मी आता गावाक भिजत घाल मलग आता संध्याकाळी
हा हा आम्ही मी भिजाया घालते पावसात आमटी चव लागते ना त्याची
होय पावसाळ्यातच चव लागतेया.
होय पावसाळयात चव लागते आमटी
आमच्यात गेल्या वर्षीच जरा होतं ते टोकनला पाहिल आम्ही
हो आम्ही पण टोकण नाही सोडून
आता येतील तेवा डुकरं राखत नाहीत.
काय पण जरा जरा उभ आलं का नी की काट्या खावायच्या म्हटलं की माप आहे तस
त्याच्यावर वेल चढतेय काय त्या काय नाही बघा बसलोय आता जरासं चपात चपातीला कनिक मळल्या मी पण कुकर लावलाय. आणि फोन लावून बघाव म्हटलं. नाही बाई मटन कुठ रात्री आणलंत की मटन
हॅलो
रात्री आणलंत की आता कुठं आणतसा आणि ते हो चिकनच आम्ही परवा दिवशी आणलं तर मटण मग ते आईने केलतत मग ह्यांनी खाल्लत ना मग त्यानी म्हणालत मला काय आता लागत नाही मी खालोय तुमच्यापुरत आणतो. मग आता आम्हाला आणलं तर रात्री मग आम्ही पोरं बिर्याणी पाहिजे म्हणलेत मग रात्री बिर्याणी केलती. त्यांनी खायतच नाहीत. न बिर्याणी केलती सका रात्री बिर्याणी पाहिजे म्हटलत म्हणून आता सकाळी रात्री तेच खाल्यात आता दुसरं करायचं काय हा
मग म्हणाली